चात टाइमर दिसतोय हे कितीपर्यंत करायचं रे.
हॅलो हा बोला ना ताई. हा हा बोला ना ताई म्हटलं काय म्हणताय.
स्वयंपाकाची वगैर तयारी चालू असेल आता. नाही का ह तेच त भाज्यांचाही खूप प्रश्न पड तो सध्या नाही का अ भाज्याही खूप महाग झालेल्या आहे.
हो ना.
स्कॅनर लाव. भाझ्याही खूप महाग झाल्याय त्याच्यामुळे काय आता काय करावं काही नाही काही समजत नाही नाही का.
अहो पावशेर भाजी काहीच वजनात येत नाही हे काय.
भाज्यांचे पण रेट खूप वाढलेले आहे
हा औषध परिवाराला ते होत पण देतो तीन चार माझ तरी कराव्या लागतं
हो ना कराव्याच लागा का पर
कारण आवडी निवडी पण वेगळ्या आणि ते भाज्या पण कस हो अरे त्या पण एवढ्या महाग झाले चाळीस रुपया प्रमाणे विकतो
ते थोडं बजेट आर्थिक कोलमडून गेलेल आहे.
हो ते तर आहेच. काही आता थोडस हे पावसाळा असल्यामुळे थोडसं भाज्यांना पण हे होत
हम्म सध्या कसं शेवग्याच्या शेंगा तर किती एकशे वीस एकशे चाळीस रुपये किलो
हो बरोबर मेथी पण किती साठ आणि सत्तर रुपये
हो ना बरं का ती महाग जरी भाज्या असल्या तर त्या भाज्या कशा खाव्यास लागत शेवग्याच्या शेंगा वगैरे त्या गुणकारी आहे त्यामुळे त्या कसं खातातच खावच लागत हम् नाही का
हो
हम्म त्याचे बी बरेच शेग्याच्या शेंगांचे फायदे त्याच्यामुळे कसं
हम्म तुम्ही खातात का नाही शिवगा
आता खातोच आता महाग जरी असल्या तरी खावावेच लागत नाही का ते कस आहे मग दवाखान्याला पैसे भरण्यापेक्षा मग आपलं हे बरं खाल्लेलं कॅल्शियम सर्वात जास्त मिळत नाही का
हाडांसाठी तर बेस्ट येतेया
हम्म ते तर हायेच डाळी कडधान्य वगैरे ते सध्या आहे त्याच्यावरच भर सध्या चालूय. नाही का?
ते थोडस चार किली पावसाळचे असते त्याच्यामुळे थोड्या भाज्या पण हे होवून जातात. नंतर मग हळू हळू होतात.
होतील, हळूहळू रेट कमी होतील. हम्म अर्थात किती जरी महाग झाले तरी खावेच लाग पण खातचं माणूस हा जरी बजेट कोलमडलं तरी माणूस हं स्त्री करतेच बा ऍडजस्टमेंट शेवट तिला ऍडजस्टमेंट करावीच लागते. नाही का? हम्म तेच तर नाय आता पाऊस हे आता यायला लागला का मग एकदा काही नाही मग होईल भाज्यांचे रेट एकदम पूर्ववत होऊन जातील. त्याच्यामुळे काही एवढं हे नाही. हं पण सध्या शेव्याच्या शेंगांना फारच मागणीय मार्केटला बरं का मी बघतेय ना मार्केटमध्ये गेल्यावर आता आमच्या इथे यार्डाचं ते नाशिक मार्केट जवळय ना? तिथे आम्ही जातो ना बापरे!
आणि आहो शेवग्याच्या शेंगांना एवढा भाव का आलेला माहितीये का? जसं त्यात समजलेय की ह्या कॅल्शियम युक्तय त्याच्याने हाडं वगैरे चांगली होतात. तर बाहेरच्या देशामध्ये हा माल जातो भारतातला पूर्णपणे मग ते सर रिसर्च वगैरे करतात. हो
हम्म आणि खरोखर म्हणजे अगदी त्याचा गुण पण येतो बरं का, म्हणजे त्याच सूप वगैरे घेतला ना तर खरोखर गुण येतो म्हणजे आम्ही तर खरंच घेतो ना तर आम्हाला त्याचा
हं ह नाही, आम्ही पण खातोच पण म कसंय ते का कायी कायी घरातल्याना दोन जणांना आवडतो दोन जणना नाही आवडत मग त्याच्यात ना काय भाजी ब शेवग्याच्या शेगांमध्ये एखाद बटाटा टाकून द्यायचा. मग त्यात ज्याला शेवगा नाही आवडत त्याला बटाटा द्यायचा
हं हं नायी बटाटा आम्ही टाकतो त्याच्यामुळे थोडीशी चव पण येते भाजीला आणि ज्याला नाही आवडत शेंगा ते रस्सा आणि बटाटा खाता नायी का?
हो मग काय हो ते सगळ्यांचे घ्यावं लागत
उतरतोच त्या रस्स्यामध्ये त्यामुळे ज्याला आवडत नस तो पण नाही का त्याला पण ते मिळून जात थोडंफार शेंगांचं हे नायी का?
हो हो बरोबरय
नायी पण सध्या फारच काहीच्या काही किम रेट वाढलेल्या शंभरच्या खाली तर भाज्याच नायी कुठल्याच भाज्या नायी सध्या हम्म तेच तर नायी का?
शंभर जरी झाल्यात मद तरी माहितीय का? मध्यंतरी हे कांद्याला त्याला किती भाव होता लसून ला
हो
लसूण तर किती दोन दोनशे रुपये किलो का
हो बरं तो तर लागतोच स्वयंपाकातमध्ये लसूण लसूनही लागतो कांदाही लागतो कोथंबीर कोथंबीर तर काल अडीचशे रुपये जुडी होती आमच्या इथे
अरे बापरे!
हो तरी आणली किती पन्नास रुपयाची दिली थोडीशी त्यांनी जशी वीस रुपयाला देतात तशी पन्नास रुपयाला दिली त्याने थोडी पण आता काय लागतेच ती पण
सवय झाली ना बिना कोथिंबीर पनीरची भाजी आवडत नाही. ह कायतर करून घातले
हम्म ह काय करावं लागतं किती जरी महागाई झाली तरी खाणपिनं काही चुक
हो नाही नाही ते तर काही कमी होणार नाही. किती महाग होऊ दया तर काय दे्या
इकडे तिकडे कमी जास्त करून घेतच माणूस तिची भाजी पण खूप महखगे आहे ती पण साठ रुपये पन्नाशाच्या पुढे ती पण छोटे जुडी असते.
हो हो बरोबर आहे
आता तर अजून तुमचा आषाढ महिना आहे त्यामुळे मेथीला अजून जास्त भाव येतो. तो आषाढ महिना येत नाही का आषाढ महिन्यात कसं मेथीला जास्त हे असतं ना नैवेद्याला मेथी ती लागतेच ना त्याच्यामुळे मग ती माग असली तरी म्हणजे बरेच लोकं घेतातच ब असं
घेतताच घेता आणि आवी निवडूनए झ येते एकदम बर क वाटे बरच येते
हो
काही जुडी एकदम मोठी नसते छोट छोटी हो पण जेव्हा सांगू काय जेव्हा महाग असतं ना तेव्हाच खावं असं वाटतं जेव्हा
आणि नाही जेव्हा महाग राहते ना तेव्हा त्या भाजीला चव पण लागते
चव लागते
हो आणि जेव्हा ती स्वस्त होते तेव्हा नेमकी एवढी खाऊशी वाटत नाही जी भाजी महाग असते ना तिला जास्त चव लागते भाजी अस हम् तुम्ही कुठून भाजी पाला आणता मग तिथून
आणि मार्केट आहे खूप सारखे इथे पण आहे
हो ना,
तेवढाच स्टॉल मग त्याच्या लांब गेलो कसं डब्याला वगैरे लागत ना ओ मग
हम्म
रोज चालत आणण्यापेक्षा कसं ना त्याच आणून घेतलेलं मग तुम्ही
इथे आहे ना मार्केट जवळ आहे ना तरी त्यातल्या त्यात म्हणजे बरा मिळतो भाजीपाला तिथे. ह आणि असं जर आपण गेलो ना असं आर केे वर वगैरे तर मग थोडा जरा महाग मिळतो जरा.
हो का मग तुम्ही मार्केट मधूनच घ्यायचं तेे स्वस्त असत म्हणजे आणि तेे बारकेट मध्ये तर तिथं तर देत नाही ना त कॅरेट भगुनच देतात ना म्हणे
नाही ते तिथले काही लोक असतात ना भरे कररी लोक ते तिथून घेतात भाजीपाला आणि ते बाहेर बसतात तिथे विकायला तिथे हा शेतकऱ्यांकडून घेता आणि ते मग बाहेर बसताना विकायला त्याच्यामुळे मग आपल्याला तिथे भेटून जात म्हणजे हा स्वस्त भेटून जातं पण तोच झा भाजीपाला जर आपण इकडे घेतला दुसरीकडे समजा आर केे वर वगैरे तर मग तो महाग मिळतो थोडा महाग मिळतो हो मजे इथे वीस रुपयाची जुडी असेल तर तिथे तीस रुपये चाळीस रुपये
दहा दहा वीस रुपयाचा फरक समजा
फरक पडतोस तिथल्या तिथे यार्डातून मा तर मग कमी मिळत बा म्हणजे वीस रुपयाला असेल तर मग पंचवीस रुपये फार
हा कमी जास्त दहा पंजार रुपये जवळच्या जवळ तर
हा तो एक फायदा आहे प्लस आणि अजून बुधवार बाजार असतोथ पण चांगला मिळतो म्हणजे ते पण जवळ हम् गंगेवरच आहे मार्केट तिथं त्याच्यामुळे बुधवारच्या बाजारात तिथे पण चांगला भाजीप मिळत
तिथ हो बुधवारी हफ्त्याचा बाजार असतो तु घालून आले
हा बुधवारी बाजार असतो तिथे खूप मोठा बाजार असतो नाशिकचा हो
बाजाराच एवढं काही माहिती नाही कस तिथे लेडीज बसलेले पण असतात ना बरेचसे लोक
हो नेहमी पण असता आणि बुधवारी मेन म्हणजे मोठा बाजार असतो नाशिकचा नाशिकचा खास म्हणजे फेमस बाजार असतो तो गंगेवर
बुधवारचा
तिथे पण मग कस तो जास्त म्हणजे स्वस्थ राहतो तिथे
अच्छा
हां तिथे स्वस्त असते
बाजार असल्यामुळे सगळ स्वस्तच असत
होंडा
हप्त्याच्या बाजार असतो ना आठवड्याचं मणून थोड स्वस्त असत कारण सगळे कसे शेतकरी म्हणा वगैरे थोडे आजूबाजूचे
हो हो तिथे म्हणजे बरेच शेतकरी लोक आलेले असतात आजूबाजूचे आणि तसं पण मसरकारवाड्यामध्ये पण आता बसलेले लोक असे खेड्या गावातून आलेले असतातना शेतकरी लोक डायरेक्ट हम्म त्यांच्याकडे जरा बऱ्यापैकी मिळतो भाजीपाला
हो शेतकऱ्यांच ते एवढं हे नाही बघात की दोन
सांग त्याच्यामुळे मग त्यांच्याकडून आपल्याला
मिळ ज मिळत होस
बरं होईल आता हळूहळू पा भाज्यांच्या किमती कमी होऊन जात मग काही नाही एवढं सध्या थोड घरातल्याच भाज्यांवर भरे जास्त माघहीचल्यामुळे
बऱ्याच शेतकऱ्यांन कड असत नाही कडधान्य वगैरे वगैरे
हा कडधान्य वगैरे त्याच्यावरच जास्त भर आहे
असं इतर वेळेस तर खात नाही म्हणून भाज्या महाग झाल्या की तेव्हा आपण ठरवतो
स्वस्त राहतो तेव्हा आपण कसं कडधान्यांना जास्त एवढं हे नाही देत ना करतो आपण त्या पण तरी पण जास्त नाही आता म्हणजे कसं आता म्हणजे त्याच्यावरच जास्त भर आहे सध्या हा आणि त्यानमित्ताने काय ते पण चांगलं प्रोटीन वगैरे मिळतं
मिळत ते पण पाहिजे नाज
चांगले फायबर वगैरे प्रोटीन मिळत हा छोले वगैरे काय
हो मटकी वहणा तेवळी पण छान लागते
वगैरे चवळी हम्म आपली उडदाची डाळ वगैरे त्याच्यामध्ये मिळून जात आपल्याला बराचसा हम्म नाही पण उलटते आपण भाझ्या जेवणामध्ये पाहिजे म्हणजे नुसते आपण जर कधी मार्केटच्याच भाज्या खाल्ल्या तर मग
लय तरोडून कुठून मिळणार आहे अस
काय म्हणता
म्हटलं बरेच नंतर असे करतात की सकाळी उठून जे प्रोटीन मोडा आलेलं कडधान्य सगळे मिक्स करून ती खातात कच्ची
चलतो कां विचार मग त्यांना हॅलो हॅलो हां दहा मिनटं दया दहा मिनटं झाले का?
एक मिनट मी चेक करते तुम्हाला पण दिसत असेल ना ओ ताई एकमिट हो झाले हो करा करा करा. तिकळणा कट करा हो हो.
बाय.